मळ्यातून लागला.
तू काय मला कायच कळना. पहिल्याचं कस का ओपन व्हायले. इथे नको बाबा, नको.
असं का होतंय ते?
कुठे आहे हे? ते दिसेना. मग रिफ्रेश करू काय जास्ती?
डोळे दुखालंय, बाई कांदा चिरून.
साडेनऊला जाऊ मग? हा.
आज नकोचल मग खट्टयाकडे उद्याच जाऊ पहिल्याच आहे दुसऱ्याच नाहीये. काय कळल नाही ये सारख सारख बदलू नको मेसेज वाचलीस. तू सारखं सारखं भरालीच ना निघून जात आहे तिथे काम केल्याशिवाय कसं पडणार मग? रात्रीच्या झोपेन मी. कोमल मास्तर आली ना. माझं डोळला दुखाला लागलं बाई कांदा चिरलो. लाडकी बहीण कुठे आलेली. तुझ्या मम्मीचे पैसे माझ्या अकाउंट वर.
बरोबर आहे ना.
लि बेट म्हत तुझ्या अपडेटस नाई ग सबमिट होणार असते. सरांनी डोकं फिरवले मग. तशी आदी कालपर साऊथ मून घेतो. किती किती घाण दिसले बघ ते. सगळ्यांनी ठेवायच.
होते काय
कराणत ख हा ड्रेस आवडला पल्ली सिम्पल वाडत नाही. गज नाला कमला
मती चाल नाही कच आहे ना का तू बघ चू ब बघाला कि. किती घऊ ला आव तडे साबडेला मु गेम म्हणून गरीब कोण आ जासमच करतो ना मॅच. ते माणष तर म आपला आवड. ल हा पण ड्रेस आवडला बे मी कालू. मम्मी ते सगळी सगळीच इचलकरंजीला गेलेत. का ग अ काय मत म्ह आगं लग्न काू विकासयच माध्यम लगचं मोठ प डोळ नकरी ह मी असल्या बंगल्या घेत गबळ्या क पांड जरी चेंज कराला पाहिजे मधलं छान आहे तेप शवाले पल्ले सामी बांगड्या कसल्या वाट
ह होला म कॉपीव फ त्याच्या दिसतेय तू ऑफीच आवडते
ॉकी का घर त्यांनाच सु हो
हम्म तुलाां हो तला आ तुझ्या वगड्या रिकक्ष छडा नाजूकसते ग घालून बघितला सा नव. कवा बघते. आर मी शामल ्रेसमध्ये शामल म्ह ह ब साम कोण कररमग म्हणजे इथ पांढर दिसजस झाांग प ते
ह
किती दिवसांनी थोडं करून घेऊ. मला जरा फोन लावून दिसतोय हे मला माहिती आहे कुठं आहे म्हणून लागत एवढं खूप असत पहील पहील. कॅन्सल करा दिनू त्याला भुईला लावता क नाही, हो ताई लागतीलच भुवया, डार्क फूल ब्लु फूल पोरांच्या लय पण भुवया डार्क चांगले दिसत नाहीत. दोन दिवसाच बाळ हाय, त माझ्या लोकांना कि कि दोन दिवसाचं सामान गेलं होय ग एकच दिवसात. रडायलाता काय हम्म
रडत नव्हतं जाभी द्यायतं हो कसं झोपलेली, व्हय कसं झोपलेली कसं धरली
ते का बांधत्यात दृष्ट लागू नये म्हणून लगेच म्हणतात जेवण दे जेवण दे, जेवण दे जेवण दे म्हणत्यात मी पण गेलतो हात धुवायला माझ्या विश्वास बसेना. मी पण आमच्या गणपतीला बांधणार, गणपतीला लिंबू मिरच्या आन ते बांधायचं असतं. डोळे पुसले ठिकाणी. सत्तावीस तारखेला लांबली आमच्या कुठून घेतलेली छान आहेत की नाही, चॉकलेटी कलर तेवढी लेफ्ट बारक पोट आहे नाही तुझं पण होय समजून तिचं पोट लय मोठ होती त्यामुळे कुठे बघू बी वाटत आ तिचं पोट बारीक असल्यावर पोट मोठं असल्यावर नाहीच आब्रीचा नवरा पण उंच आहे, आब्री पण उंच आहे.
दादा माझ्यापेक्षा जरासाच उंच आहे.
ते माझं फोटो नाही दिली. सांगते सांगते मीच, झाले का तोंडपाठ.